तूय किती राहिल कॉल. हा तोय काय किती राहिले.
''हं''
तुझे कॉल किती राहिल्यात.
एम आयच्या दा कित नाही.
अरे जाऊदे गेला मशी देतस ना मुलं.
नाही नाही त्यांचं काय संबंध आहे मायाशी.
मग फोन पे कोणा देले.
यांचाच.
मग फोन पे ला जाऊ राहिले ते डारक्ट.
पैसे नाही आले ना अजून इकडं कळतं ना आपल्याला बी मग.
हा पंधरा कॉलनी झाले तू बी.
नाही ना पंधरा काळचे पाच अधिक नाही झाले अजून.
पाच कॉल झाले हा दहा कॉल झाल्या नंतर पैसे दिसत बरोबर.
काय करुर ना राहिला तुम्ही.
नका मी गावातून आले इतके हात पाय दुखून सण सण उरल तर ठिपलते दहा पाच मिनिटं. आणि मग आत्ता ग - गोळीघेतले हे गटच दिवसभर गटात काम केलं ना आज गावाात. सर्वे काला तथोडासा येतात. लोकेशन भरच होते भरून पालते काही जमानाच नाही झाडाजुडा वत ''--'' तिथं आलो गावातून आणि ते अंगासनस्थ. सरसरून आलं मग लगे आसा हात पाय दुखायला लागले गाठीतून गोळ्या नाही ते गोळी घेतलास खिचडी खाली. त्याच्या थ्रू कॉलेज. कोणाला सांग पैसे भरायचे ना त्यांच्या हप्ते. ते नाही ते हप्ते भरच्या तिथे कम्प्युटर बंद हाय म्हणे. शेलसला सांगितले वाटतं महाराचे.
हाव का.
हम्म पण ते बंद आहे म्हणे ह. हा मला ते तेवढे भरून ते शोभाले दांगड करवली म्हणलं बाई तिचे येते पैशे.
हा. सगळ नाणे पैसे कपेतो नाणे का
नाही ना कोणालाच नाही आले ते दहा कॉल पूर्ण झाल्यावर पैसे दिसत्या पाच कॉल झाले का अजून? नाही आले ते मला मी काल मग श ना बँकेत चेक करून आले मी ते माये पहिले बाकी होते का.
दोन हजारातले.
हा दोन हजारातले नाही पूर्ण दोन हजारच बाकी आहे तसं म्हणलं त.
म्हणजे तुम्हाला पहिले किती येल दोन हजार पैकी?
एक रुपया बी येईल नाही दाखल- दाखिते पण येईल एक रुपय बी नाही.
नही, मग दाक गच काय आंटी एरझाऱ्या काय
मग हाव ना, मी तेच म्हटलं मग मी त्या दिवशी आर्चनाताईला फोन केला आर्चनाताईन मग मीटिंगमध्ये चेक केल. तर ते नाही येले हि कार्या ॲपचे.
कूडलच्यायत्या?
म्हावसाळ्याच्या. मग पाहिलं हा शियार
हम्म
काऊन भांनं करूल दुसर लोनच आणा. आण मग दाखिवल होत मग तेव्हानी. नाही म्हणे मग तेयनाना ते मॅडमला दोनशे रुपये टाकून लावायला पाहिले. काय ना ते टाकून पाहिले ते मॅडमना त अकाऊंटला मग दोनशे रुपये दाखिले. म त्या म्हणे येईन म्हणे ये दोन हजार. येईन म्हणे मागच्या तुमची थक बाकी ना म्हणजे माय तारिख झाली होती ना.
हां
ज्या दिवशी म्हणजे माय-आ प्रश्न झाले हो ते बरोबर पण मग पैशे बी दुसऱ्या तारखेेत आले. तेन येईन म्हणे आज ना उत्या महिना पंधरा दिवसात येईन म्हणे.
हम्म हाव का?
हा अन्... पण आताचे पैशे का ते पंधरा कॉल पूर्ण झालेवर टाकीते म्हणतेती.
हा का?
हा.
मी तेच म्हणलं बाई हे मला नाही आ रे मग. कापशि दिले आणि ते आले का काय.
नाही ना कोणलाच नाही आले ते. पंधरा कॉल झाल्यावर येतच नाही, त्यांना आता त्यांचे काय तीन तर कॉल राहिले तीन कॉल झाले की ये तिंत
हाव का?
हम्म, सुट्टीला ड्रेस भेटला पण लय मोठा भेटला. तेरा झाले त्यांचे. ड्रेस, अय ही निळी पॅंट तिला देऊन दे पांढरा टाॅप आन् या ना कोण
ड्रेस कोड भटला शाळेच
शाळेत ड्रेस भेटला. पण इतका मोठा भेटला ना, ती एका टॉप मध्येच आखी झाकून गेली. पॅंटीच कामच नाही.
बरं.
ती आता पोंगट पागी
हा मास नाही, कायीच.
ते पुरी मोठाल्या ना ग. तब्येत ते चांगल्या. मग पुरी ल्यात्या. स. मरकूडएन अन, त्याला काय येईल? शुभांगी आता गेली बर काय काणी काणी पुर बोलान सुद्धा नाही मला.
बामठी रांडय बाई ही.
मला पाय ना सुद्धानी. बोलाव सुद्धानी. मला सांगा वाटलं. तिच्या आईला आता.
द्या सांगून तुम्ही. आण तीलाही घाबरू नका.
तिची आई होती. आणि तू सासू होती. दोघीजणी ना.
हम, हं.
माजी अशी, जीभ वळवळ करत होती, सांगायला.
अन कुठ गेल्या त्या?
जीभ वळवळ करत होती. अं. आम्ही गावातून येत होतो ना. या या सगळ्या पुढ येऊन गेल्या, रपारपा. पानेत ड्रेस भरला सारा. वल्ला झाला. हे बघ. हा. आम्ही ना गावातून येत होतो ना, तुही सासू, मी न अस रंग ते माघ राहिलो होते ना. माग होतो आम्ही. न मग त्या पुढे आल सगळ्या- सगळ्या, या बाकीच्या.
हा.
मला असं, सांगा वाटलं होतं.
हा.
यक मन वाटत अस सांगू. हा. एक मन आस वाटतं, सांगितलं तर आता बरं राहील. प लेक बाळय ती. पुढं किती जायचंय अजून. त्या अजून काय म्हणतीन, सगळ्या बायाला माहीती होत न मला नाही सांगितलं.
हा आव.
हा त्या मनतील ना? आणि एक म्हणे यानला झाला सांगितलं. अस वाटतं, सांगा की नी, सांगा की नी. नाही माहिती ग, रांजाणतायला. भयालाबी माहत नाही, न रंजनताईला बी माहत नाही, बर का?
मी तर म्हणलं, माहीत नाही.
हा. काही नव्हतं. माराला गिरीला, त्या दिवशी. झोपेतून उटली न तिकडे आली होती.
काय माहिती. तोंड असं, गोदडे असं मोठ्च्या मोठं व्हायल होतं.
अग, या अशि कायनो बाईन लवू राहिली न थोबाडाला. काही पुड्या लाव. काही ए बेसल लाव. काही
तर काऊन, ते पोरांना दे्याईल ना, बाई पैसे.
कोरफड लाव, गोरं व्हायसाठी.
हा, कलर तो कलर राहत, असं काय, गोर होतं काय, माणूस?
हा, खही बाटल्या आणि ती मला ना, तुम्ही कोणती क्रीम लावीत्या्या. मनलं बाई आम्ही नाही लावीत काई, लावीत नाही. साधी फेरेण लावली लावन होत नाही. पण माझी बहिणीस पोरीन दिली म्हटलं बाई एक टूब मला. पण मग मी काही आणली नाही, लावली नाही म्हणलं. म्हनी केवढ्यालाय? म्हटलं बाई चाळीस रुपयाला. लगेच घेतलं मायाकुण खोक. गेली बी गावात न, लगे आणली बी.
हा.
त्याला कसं आहे घरात. चोवीस तास बसेल माणसाला चालतंय, त्या क्रिमा कार्यमा, ते वावरात तर उन्हात जायचं, घर राहाचं ना मागने जाऊन तिच्या आईन, आस पाठवलं निंदाला निंदरून त्यांनी खाली पापडात, बांधाराला तिच्या आईला हा, तिची आई म्हणणार मांडी लय दुखुन राहिल्यात कडा काटण मला निंत नाही येत म्हणे. बसायला जमत नाही, निदुरली एका कोपऱ्यात.
एकटीच का?
हा रुपाली वरती आहे वाटत ना ती खाली आहे तिकड कोपऱ्यात
म्हणजे फोन असत जमलं असतं, वॉलाच झालं असतं कामा
घेतला असेल बाई तिन फोन, कारण परवा दिवशी ती गावातून आली जाऊन. लाना लुना तरी घेऊन दिला असंल त्यांन
मग फोन अशे आहे ना आता आपला अंगठा घेईल एवढेलेच फोन आहे.
हाव ना मग. तेच म्हटलं त्याच्याकडं फोन असल
नाही, काकू तिला तरी लाज वाटली का, एवढ्या शेजारी फोन चोरला.
ते तर आहेच. हम्म ती आता अशी स्वप्नात आहे फोन चोरून हा फोन चोरून. आणि दुसऱ्या दिवशी, पूजाला साबन मागायला गेली कपड्याची.
हाव का.
हा, मला साबण द्या म्हणे.
हम, दिली की.
पूज्याचा जीव खवळीवला होता, पूजा दिल का आता, माणुस कस आहे फोन साठी सारख नडखा नेटपिस पैसे टाकीले होते, घराच काम चालू आहे आता, काय फोन घ्यायला काय पैसे आहे का?
मग
मायाकडं तर लय ताना ताना पाहते, अशी पाहते मायाकडे गुरेवानी. मी तिकडं बी गेले रमजान ताईच्या घरात काका मात्र ज्यांना जोडलं ना येत एवढं तेवढ.
हम्म हम्म
तर खाली पाहते माणसाकडं माग मागच्या घरात चालल्या जातील आणि आपण मग घरात बसलो का मग मागून डोकूण पाहते काही सांगते काय काही म्हणते काय.
हम्म आणि त्या सांगून तील काऐ घाबरायचय आपली पोरगी असली त्या ना किती.
हा काल मोठ्यान म्हणत हुती, वटर पणलतो आधी. रुपाली नव्हती रुपाली झाली बंगल्यावर जेवायला म्हणे अन् अशेच जाते म्हणे लावलं तरी अन् जळणारे मायावर आणि एकाच दोन सांगणारे
आणि ती कुठ घरी होती इकडे येईल होती ना.
नाही ती घरी आली का भैय्याच्या गाडीवर त्याच्यानंतर.
हाव का.
हा अशी म्हणत हुती.
हम्म
म्हणलं पाकी ती शव आणि बोलू राहिली कानाला.
तिच्यावर कोण जळून राहिलं मग तेे गायलायुवत. चुक झाली तिच्यावर जळायला.
गंगु आक्का म्हणे सांगून दिल ना तिच्या आईला पण मग रूपाली हे ना. तर त्यानला राग येन म्हणे सांगितल्यावर माझ्या सासूला.
या रागाच काय आहे. तुम्हाला काय मारायचं त्यांनला
विश्वास बसला पाहिजे नाही जस गंगु आक्का म्हणे मी सांगते म्हणे.
हम्.
मी काय म्हणे मी कस काय सांगू म्हणे.
कोण म्हणे.
रुपाली म्हणे मी नाही सांगत म्हणे गंगु आक्का आणि मम्मी आणि सांगते. म्हणे पण त्यांचा विश्वास बी बसला पाहिजे म्हणे.
कोण नाही बसणार. तुम्ही किती साक्षीदारला आली च इचारला तर
गेली होती ती इचाराला स्वातीत पूजाला इचाराला आली होती.
कोण दीदी.
नाही रंजनताई पण मग पूजा काय नाही विषय पण पूजान सांगितलंच नाही मागं घासाल घासाल नाही पाहिजे भांडे. पूजा म्हणे हा. पूजा आणि महा फोन सापडा बस झाल म्हण मसाल जाऊ म्हण मला काय घेण आहे. ते नाही म्हणे आता बावड्या ना नको ना आनू पण तिला मा फोन आला बस झालं म्हण मला त्याच्याशी मतलब आहे झाल आणि अ बाई माया दिदीला गिरजा अक्का म्हणली म्हने तू आ चोरला फोन अ आ दिदीही मंदिरावर हात ठेवायला राजी झालेत म्हने.
हम्.
मग मला कळलं का त्यांना माहितच नाही.
हम्म आणि ओ.
कारण त्यांला जर हा त्यांला जर माहित असत ना मग ते म्हणले अस ने बावड्यां गावात न्याला. काय म्हने बावड्याला काल घेतला ना. साडे तेवीस हजारात
कोना घेतलं बावड्या न.
हम् साडे तेवीस हजाराचा. दत्तानी घेऊन दिलं बावडेली हम म रात्री आणल होत दाखाला.
पोरगं किती मरणाचं काम करतं बाई. हम् मला तर स्वभाव भि लई आवडतो.
स्वभाव लई भारी शांत.
अहो आपण पुढ असलो काय चाललं वहीनी.
ते म्हणतात त्याच्या आईला. म्हणे समोर लोकयच्या ना याच्यात मही बदनामी करू नको म्हणी. मी कुड कामाला जात तो हे जातो मग खरंच आहे ना आता लोकांच्या घरा दरात कामं कर नाही धरायची.
मग
माळ. नाव वासू महा ना दमड नको करू म्हणे काही बी नको म्हणे मी काही कोणाच वस्तू ला हात लावीत नाही म्हणे. मी इथे लोकायच्या घरी काम करतो. म्हने महना सांगू राहिली म्हणे.
बावडया म्हणे ग.
हा मग आता मिस्तरी हाता खाली कोणाच्या ही घरी काम कराव लागत्या.
मंग बई.
एकदा आता या आक्काचं काय आक्काचं जाईन बॉडीच निघून म्हणन चोरला त्यांन फोन त करिन दानगोडा. पण मग लोकांचा विश्वास त्यांच्यावरच बसल ना म्हण का त्यांना माहिती आहे कशी बजून घेतलं म्हणून ह
म्हणजे ती आशा आक्का म्हणत होत्या का माया भावड्याने चोरला होता. म्हणजे हीच नाव नव्हतं सांगायचं बा आजूक बी पाठशी एक एक बाळ का काय दया सांगून
तेच ना
एवढी मस्
हा काय म नाही तर मग हे असं होत ना करायच मग रात्री मी म्हणले ना भावड्याला म्हणलं जुनापाना फोन चोरला म्हणून दत्ताभाऊंन नवा घेऊन दिला का म्हणलं काही बी म्हणत्यात म्हणे मामी फोन दा... खवाला आणला म्हणे आ म्हणलं पेढे नाही आणले हा म्हणे देईन ना लय दिवसाचं फोन नव्हता म्हणे मामी मला मी जुनेच वापरीत होतो मग दत्ताभाऊनी घेऊन दिला म्हणी
खरंच ये आओ असं उली उली उलिसक फोन होता आताच्याला इवली इवली पोरालाच मोठाले फोन लागू राहिले ते पोरगं शांत म्हणा
हाव अन् जुनाच फोन वाप.. परले ते बी सगळ्यायचे पप्पाला द्यायचंय ते पैशे हिशोब ये ते
कमी आले अजून किती पाहिजे
हम्म असं ना बोगा काय करती हम्म
म चालूये झाडझूड
हा निवद पाणी नही चालत ओ मला असं आणि
नाही ना आज काय आमोशा
आमोशा म्या बी नही केले निवदपाणी मला काय तब्येत सुधारानी पष्ट पप्पा हिशोब दे नही तर त्यांला वाटल का